थांब आता आला बरका
हो आहो मी आत्ता तुम्हाला लावला होता ना तर तिथं मला असं आलं की हा कॉल तुमचा टास्क साठी कंप्लीट झालाय दुसरा कॉल दुसऱ्याला लावा असं काहीतरी मेसेज आला पण मी म्हटलं नाही ह्या असं काही म्हटल्या नाही आपण परत लावून बघू मग तेव्हा आता हे झालं माझे तर दोन ते झिरो वरती सबमिट होऊन गेले
माझे पण दोन माझे दोन तीन झिरोवररती सबमिट झालेले
नाही आत्ता जे मी तुम्हाला लावलं ना हा आता जे तुम्हाला लाव ते सबमिट होऊन गे हा हो
हाचे पण आपण काहीच बोलणं वगैरे तर काहीच होत नाही तरी पण ते झिरोमध्ये काय दाखवतं काय माहीती हा चालायचं आता सगळेच नवीन नवीन आहे त्याच्यामुळे याच्यात शिक जाईल झालं तर झालं कॅन्सल त्याला पर्याय नाही काही
तुम्ही कुठल्या ये
मी मीओझर
अच्छा मि नासिक
अच्छा अच्छा होय का ओके ओके् बरोर झाली मग जेवण वगैरे
हो हो झालं म्हणजे मी फंक्शन ला गेली होती तिथूनच जेवण करून आली घरजंचं जेवण बाकी त्यांना म्हटलं थांबा एक दोन फोन लावते. मग वाढते म्हटल तुम्हाला कारण की परत उशीर झाला की मग कोणी भेटत नाही भेटत
नाही नाही नाही रात्री दहा पर्यंत एकदम कुणाशी असं बोलायला पण म्हणजे थोडं हे वाटतं ना की माणसं वगैरे घरातले काय म्हणतील कोणाशी बोलते असं होत ना
चला आपला विषय घेऊया आपण अ काय विषय आपला
मी पण वीस...
हा उ ऋतु ऋतु उन्हाळा पावसाळा हिवाळा हा ऋतु
हो हो हो
आता पाऊसाळा चालू आहे आणि मला पावसाळा आवडतो म्हजे उन्हाळा तर काही कोणाला जास्त आवडत नाही पण मला हिवाळा आणि पावसाळा जर विचारलं तर मला पावसाळा जास्त आवडतो भिजायला असंही अह म्हणजे एवढाच तेवढा पाऊस आला तर मिळेल
सगळ्या गोष्टी.
हा रेनकोट घालत नाही लोक म्हणतात आता पाऊस आलं कसं जाय चं मी म्हटलं त्यात काय झालं जायचं मस्त थोडंफार भिजून जायचं नाही तर रेनकोट घालायचं आणि निघायचं म्हटलं पावसात मस्त.
हे आता तुम्हाला आवडतं म्हणून आहे पण ज्यांना आवडत नाही त्यांना हे होत त. आवडणारी व्यक्ती म्हणजे काहीही करू शकते
हो नाही असंही असल मी न माझं माहेर आहे धुळ्याचं तिकडे पाऊस खूप कमी पडतो इकडे खूप पाऊस पडतो. त्याच्यामुळे म मला पाऊस खूप आवडतो असं ओ झालं असल काही सांगता येत नाही. आता जेव्हा हे बातमी आली होती ना आपल्या इथं नाशिकला की ढगफुटी होणार आहे
हो हो.
त्या दिवशी आम्ही अकरा वाजता पाऊस चालू झाला ना मिस्टरांना म्हटलं, चला संध्याकाळी खूप गर्दी होऊन जाईल रस्त्यावरती आपण आत्ताच निघू. आम्ही गेलो डायरेक्ट पंधरा वीस म्हणजे जाऊन येऊन तीस किलोमीटर फिरून आलो पावसामध्ये
हो का.
हा.
अह छान चांगलंय म्हणजे कुठल्याही गोष्टीचा आनंद घ्यायला पाहिजे.
हो पावसाळ्यात मस्त धबधबे वगैरे बाकी सगळं वातावरण थंड, आल्हाददायक अस मस्त स्त असत आणि चहा आणि भजी याच्यासाठी हा चहा आणि भजीसाठी एकदम योग्य सीझन असतो तो. हम्म तुम्हाला कुठला सीझन आवडतो?
मला पाहिलं तर तसे सगळे म्हणजे तिघही ऋतू म्हणजे चांगले हे
हा हा.
हिवाळ्यात म्हजे आपल्या शरीराला ते गरजेचे
गरजेचं आहे आहे आहे.
जर आ एकच ऋतू राहिला तर आपलं शरीर म्हणजे बा कधी काही झालं आज आता बघा तुम्ही अ कसं होतंय आता पावसाळा जरी चालू झालेला आहे तरी पावसाळ सकाळी अशी गारवा लागते खूप थंडी वाजते, दुपारी पाऊस येतो त्याच्यानंतर संध्याकाळ थोडी झाली की एकदम कडक ऊन पडतय म्हणजे ह्य तिघ ऋ तू म्हणजे सध्या चालू झा असं वाटतं कारण पाऊस पण येतो थंडी पण येते आणि गरम पण एकाच वेळेस होतं असं हा.
हा.
आणि हे तिन्ही ऋतू आपल्या साठी आवश्यकच आहे. काही काही विषय नाही. कुठलाही ऋतू असा जास्त झाला तर तो कोणालाच आवडत नाही पाऊसही सलग आठ दिवस पडायला लागला की आपल्याला कंटाळा येतो, न हा वाळत नाही काय, हो
काही इमर्जन्सी काम राहिल तर तिथ जात येत नाही वगैरे उन्हाळा याच्यासाठी म्हणजे किंवा उन्हाळ्यामध्ये कसे लग्न वगैरे असतात फिरायला मनसोक्तं मिळतं वगैरे.
अह प्रत्येक वयाचे फायदे पण अस त आणि नुकसान पण असतं.
हो नुकसानय. हो, तसं बघितलं तर फायदे - नुकसान, आता गरमीमुळे पण भरपूर- पूर जणांना त्रास होतो. मग ते जाऊ नाही शकत. असंय. थंडीमध्ये पण थंडीमुळे कि, थंडी जर जास्त झाली. म्हणजे, आपल्या स्वेटर घालावं. हे घालात अ ते म्हणजे, सगळं जवळ घ्यावंच लागतं. आ
अ हो.
अ परत थं जास्त थंडी झाली की, मग ते पायांना. आ
अ भेगा पडणे. होट- होट, होटांना थंडीमुळे, हात पाय पण एकदम रुक्ष होऊन जाता. म्हणजे ते शरीरातल, ऑईलच कमी होऊन
कमी होऊन जातं. हो, हो. आणि माझं तर कसय. माझ फूडचा बिझनेस असल्यामुळे, ऍक्च्युली मला उन्हाळा हा आणि हिवाळा. हे दोन सीझन, चांगले असतात. माझ्या प्रॉडक्ड - प्रोडक्टसाठी. पावसाळा, माझ म्हटलं की जरा, माझं सीझन. थोडा कमी होऊन जातो. अ फूडचा अस त्यामुळे. हा कारण की सगळं अस, ते हे होऊन जात ना. नरम - नरम होऊन जात. वस्तू. त्याच्यामुळे काळजी पण खूप घ्यावी लागते, मग तेव्हा. आणि थोडं- थोडंच बनवावं लागतं. असं.
बरोबरय. आणि उन्हाळ्याचं कसं, तुम्ही बिनधास्त बाहेर कुठ पण ठेवा. म्हणजे ते गरमीमुळे, ते हीटमुळे, ते कडकच राहणार.
कडकच राहत असं. हो, हो, हो बरोबरय. तुम्ही फिरायला जनरली कुठल्या सी सीझनमध्ये जातात. थंडीमध्ये कि उन्हाळ्यामध्ये.
आम्ही बघितलं तर तसं म्हणजे, कु अ मुलांच्या अ मुलींच्या सुट्यांवरती डीप डीपेंड असत, असंय. नाही त मग शाडा बुडवले की मग त्यांच. एक दिवस जरी, शाळा हे केले ना त तर एवढं चिडचिड करतात. मग तुझ्यामुळे अभ्यासात आणि मुलांना इतका अभ्यास देतात. तुम्हाला काय सांगू? एवढं प खूप अभ्यास. एक दिवस जरी ते राहिले आ येथेचय ना, ओ एअरफोर्सला, स्कूल ला.
हा, अच्छा. कितवीलाय. कितवीला.
एक नववीलाय. आणि एक इंजिनिअरिंग कॉलेज. पहिल्या वर्षालाय. मेठभुजबळला.
अच्छा. हम्म, हम्, हम्. बर, बर.
मग ते कसं, मुलांच एक दिवस हे हे झालं, की त्यांना अभ्यासाच्या हेच्यातून ते त्यांच्या हेच्यातून विचार करतात. मग चला मग जाऊ द्या. ते होण्यापेक्षा मग, तुम्हाला जेव्हा सुट्ट्या लागत तील तेव्हाच. न यांच्या सुट्यांचं म्हणजे कसं असत. आपलं, ख्रिसमसला सुट्या असत अन नवरात्र.
हा. अच्छा. बर. हम्मम, हम्म. बाकी तुम्ही, गृहिणी आहात का?
हा. गृहिणी म्हणजे, मी थोड छोट म्हणजे, ऑनलाईनच बिझनेस करते घरुनच. ह. कारण एवढं सगळ, सांभाळता - सांभाळ आता बाहेर जाणं, नाही होत न नाही जॉबला वगैरे. मग घरूनच केलेलं बरं, असं.
हम्म. नाही माझ्या माहेरीत, कसं? पापडाचा बिझनेसय. पापडची फॅक्टरी. त्याच्यामुळे आम्हाला तर म्हणजे उन्हाळ्याच जास्त अ चा - चालतो. म्हणजे मग तेव्हा पापडही, खूप तयार होतात. हे पावसाळा वगैरे म्हटलं की. सगळे सगळं- सगळं. सगळं असतं हा आमचा रोजचा तीनशे किलो पापड तयार होतो उडदाचा
उडदाचे बनवतात का नागली पण?
च आहे नागली वगैरे पण उडदाचं प्रोडक्शन जास्त सर्वात
उडदाचं बाराही महिने चालणार प्रोडक्टय
हो हो बाराही महिने चालतं
हम् म्हणजे कस चालू चालू कुठ भाजी वगैरे करायची म्हंटले म्हणजे त्याला तोंडी लावायला दुसरा कुसलं कुठला नसला तरी उडदाचा छान लागतो चवीला म्हणजे तो तळूनही छान लागतो आणि भाजूनही छान लागतो.
आणि मिसळ सोबत अजून छान लाग
हो ते तर आहेच आणि नरम असतो ना हा नॉर्मली तर म्हणजे किती झाला नागलीचा कडकच म्हणजे काही काही खायला म्हणजे आवडतो पण तो भाजून कडक होतच तो नागली
होतोच होतोच बरोबरय
अ तस हा पातळ पण असतो व नरम असतो मग खायला काही वाटत नाही असं
काय वाटत नाही बरोबर आता तर असं झालंय आपलं कुठलाही एक ऋतू असला की त्याच्यात तिघी ऋतू येऊन जातात पहिले कसं राहाय च बरोबर चार चार महिने एक एक ऋतू चालायचा उन्हाळा, पावसाळा असं आता पावसाळ्यात थंडी पण वाजते ऊन पण होत थंडीमध्ये पाऊसही पडतो असं होतं आता तिघी कपडे आपल्याला पाऊस पडतो तेच ना आपल्याला तिघी कपडे आता वरतीच ठेवावे लागतात नाही तर पहिले असं पावसाळ्याचे कपडे रेनकोट ठेवलं की परत आठ महिन्यांनी काढायचं आता अस नाही स्वेटर ही ठेवा रेनकोटही ठेवा आणि टोपी पण ठेवा सोबतच असं झालं आता लागतं खूपच ऋतुमान चेंज झालंय ते सगळं आपल्या म्हणजे आपल्या मानवाच्या सगळ्या चुक्या चुकांमुळे सगळी ही परिस्थिती आलीय आणि त्याच्या सर्वात जास्त स्त फटका शेतकरीला बसतो बिचारा एवढा मेहनत तिने अन्न पिकवण्यासाठी तयारी करत असतो कधी केवढा पाऊस पडून जाईल कधी काय होऊन जाईल
कधी पडेल तर इतका पडेल की सगळं पिकांचं नुकसान केव्हा तेव्हा वाट बघू त्याची तर तेव्हा बिलकुल नाय
येणारच नायतो असं
हा असं होवून जात तेच पावसाच आता
अ् मुलांना पण जनरली मला वाटतं पाऊस सीझनच आवडतो जास्त कारण की ना पावसाळ्यात सुट ट्या पण भेटतात जास्त पाऊस आला भिजायला पण मिळत आणि पूरपूर असं येणार म्हणून शाळेला सुट्टी पण भेटून जाते हह
हा हा हा
आमचं घर तर असं जवळचय गंगेच्या त्याच्यामुळे म्हणजे अशोक स्तंभावर राहतो आम्ही तर असं पाऊस वगैरे आम्हाला लगेच गंगेवर जाऊन बघता येत ता किंवा इकडे सोमेश्वरला वगैरे त्याच्यामुळे
छानय मध्यभागीय तुम्ही म्हणजे एकदम छान
मध्यभागी
हम्म हम्
हा आता आपण नंतर कुठला विषय घ्यायचा आता आपली झाली दहा मिनटं मी परत तुम्हाला एकदा कॉल करते हा पहिले साधा कॉल करून आपण विषय ठरवून घेऊ मग बोलते
बरं बरं चालेल
हो हो हो अ की बोलत राहायचं कंटिन्यू बघू किती वेळ चालतो हा कॉल
नाही थोड्या वेळाने कठ होून जाईल ना मग
कट होऊन जाईल ना मग ठीक आहे तोपर्यंत बोलू वाटलंय असं आपण मग कट झाला की परत लावू तुमचे जास्तीत जास्त किती वेळ जास्तीत तुमचे किती वेळ चाललेत कॉल
का नाही दहा मिनिटाच्या वरती नाही केलेले मी म्हणजे थोडस झालं की लगेच कट त्यांनी सांगितलेलं आहे ना
हा हा हा अच्छा अच्छा बरं ठीक आहे चालेल हा हा ठीक आहे ठीक आहे चालेल चला मी लावते तुम्हाला मा